हॅलो सखी बोल ना
हा आवाज येत माझा?
हो येतोय येतोय,
हा काय करताय मग,
काही नाही एवढं तर जेवण झालं भांडी घासली
अच्छा हा माझं पण आवरलं आत्ताच मग मला ऍक्चुली ह ऍपच माझ्या मत्री
बोलू नको हॅलो हॅलो अ अ काय चाललं तुझं जॉब वगैरे कशा म्हणे काय चाललं तुझं बाकी
काही नाही म्हणजे मी स इंजिनियरिंग केलेलंय आय टी फील्डमध्ये
अगं तुला सांगू का सखी अ म्हणजे जेव्हा मी मी जेव्हा दहावी पास आउट झाले ना तर त्यावेळी ना मला म त्यावेळी इंजिनिअरिंग क्षेत्राला फार डिमांड होती असं म्हणू म्हणजे मागणी होती अर्थातच
हा
त्यावेळी ना सगळेच अगदी असं खूप हुशार मुलं असायचे किंवा स्कॉलर मुलं वगैरे असायचे का आता मी खेड्यात वाढलेली पण मग जे सुशिक्षित पालक वगैरे होते का तर त्यांचा ओढा इंजिनिअरिंगकडे जास्त होता पण तुला सांगू का मला त्याबद्दल काहीच नाही गं प्लीज तू त्या क्षेत्रातली आहेस तर त्याबद्दल मला थोडीशी माहिती दे ना
हो नक्कीच आता कसं असत इंजिनिअरिंग म्हणजे मला पण असं होत की सुरुवातीला सो सगळे असे विचारतात ना शिक्षक लोक कि काई होणार तू मोठे होऊन का काय होणार मोठी होऊन असं सगळ्यांना असं कोशन-. - तेणं विचारत असताना मला एका माझ्या बहिणीनं सांगितलं होतं सॉफ्टवेअर डेव्हल डेव्हलपर ला खूप छान पगार असतो आणि आपण सॉफ्टवेअर डेव्हलपर होऊया मग त्यावेळी मला पण काहीच माहिती नव्हतं कि सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणजे काय असत बाबा पण असं त्या शब्दा शब्दाच खूप असं अट्रॅक्शन आणि मी तेच पकडलं कि मोठं होऊन सॉफ्टवेअर डेव्हलपर व्हायचं च्या आपल्याला असं मग ह् म्हणजे अशी जिद् होती मनात की नाही आपण व्हायचं सॉफ्टवेअर डेव्हलपरच व्यायचं आणि थोडस कसं पप्पांना वगैरे सपोर्ट म्हणजे जॉब करू शकेन सपोर्ट करू शकेन हा माझं म्हणजे त्याच्या मागे इंटेनशन हे होत की हा बाबा पटपट होईल आणि आपण काहीतरी करू छान असं मग असं कि मग पुढे आम अकरावी बारावी झाली सायन्स मधून मग त्यानंतर जे म्हणजे असं होत की त्यामध्ये आता कशा असतात शाखा कि कॉम्प्युटरमध्ये तुम्ही कॉम्प्युटर म्हणजे एक ही ब्रांचस आली दुसरी आय टी त्यानंतर मेकॅनिकल झालं सिव्हल झालं आणि इलेक्ट्रीक ल इंजिनिअरिंग आता तर रोबोटिक्स वगैरे आता ह्या नवीन ब्रांचेस चालू झालेले आहेत म्हणजे ए आय आर्टिफिशन इंटेलिजन्स मते ह्याच्यामध्ये ते पर्टी. केल्यावर असं होतं माझं की प्रत्येक शाखेचा असं प्रमुख काही कार्य असतं फॉर एक्झाम. एझमपल आता सिव्हल म्हटलं आपण. तर सिव्हल म्हणजे कस घर घर बांधकाम किंवा असे काही पण. कॉन्ट्रॅक्ट हा बांधकाम क्षेत्र त्या रिलेटेड. तुम्हाला शिक शिक्षण भेट भेटणार त्या फीलल्डमध्ये ते झालं सिव्हिलचं.
म्हणजे त्यात ऐक ना थोडं थांबवते तुला मी आता हे सिव्हल. सिव्हल म्हटलं म्हणजे मग तो जो आराखडा आपण तयार करतो बिल्डिंग. बिल्डिंग कशी बनणार हे तुम्हाला शिकवलं जातं की डायरे बिल्डंग कशी बांधणार म्हणजे स्ट्रक्चर का डायरेक्ट जे विटांच सिमेंटमध्येध्ये काम असतं ते शिकवलं जातं.
नाही नाही नाही विटांच सिमेंट काम क्चुली गौंवंडी लोक करतात सिव्हलमध्ये. फक्त तुम्हाला बिल्डिंग तुम्ही कशी तुम्हाला दिसणार ह. म्हणजे समोरून तुम्ही बघा त्यावेळी कशी तुम्हाला ह बाजूने बघाल त्यावेळी कशी हवी आहे तर पूर्ण डिझाईन जे अस. स्ट्रक्चर जे असत कुठे काय यायला पाहिजे परत. किती बाय किती म्हणजे मेजरमेंट जे असतात ते सगळं इंजिनिअरिंग करतो. म्हणजे तुम्हाला पूर्ण प्लनिंग. जे आहे ते सगळं प्लॅनिंग डिझाईन हे सगळं इंजिनिअर करतो. आणि त्याच्या खाली मग जी लोक म्हणजे गौंडी लोक असतात ते त्यांना. करून देतात म्हणजे त्यांच्या अंडर ते काम करत असतात.
ओक्यो आणि मग ऐक ना. अ स की मला असं विचारायचं होतं. मग ते आर्किटेक्चर जे असतात ना ते आर्किटेक्चर आणि सिव्हिल इंजिनिअर. महि एकच असतात की त्याच्यात काय म्हणजे.
नाही नाही आर्किटेक्चर म्हणजे कस झालं माहित आहे का. र्किटेक्चर ही थोडीशी ऍडव्हान्स ब्रांच झाली म्हणजे कसं. सिव्हल इंजिनिअर म्हणजे बेसिक तुम्हाला घर किंवा बिल्डिंग कसं बांधायचं. आहे ते तुम्हाला आहे ते तुम्हाला ते सांगणार पण आर्किटेक्चर मध्ये कसं तुम्हाला आ. म्हण ब त्याच्या कस ब बिल्डिंग म अस कटे वगैरे असतात वेग वगळे शो केस अस पण केलेली असते पण इतकी छान केलेली असते की ते बघताना पण आपल्याला अस खूप छान असं फिलिंग घेतं मग त्यासाठी ते आर्किटेक्चर म्हणजे ते असत की डिझाईन वगैरे तुमच म्हणजे आहे त्या जागेमध्ये खूप छान असं म्हणजे हाय लेवलचं थोडस ून मग त्या थोडस म्हणजे डिाईन वगैरे म्हणजे फक्त ते प्रसन् करण्यासाठी ण म्हणू शकत की आपल्याला छान फील व्हावं त्यासाठी ते आर्किटेक्चर डिझाईन म्हणजे इंजिनियर असतात ते आणि त्याच्या आधी बेसिक पण त्यांना आप ड फार पहि स नॉलेज गजेच अस त्या आता माझं पर्टिक्युलर कॉम्प्युटरमध्ये झालं त्यामुळे मी कॉम्प्युटर विषयी जास्त सांगू शकत ज मा मर म स मशनरीज अ ज्या असतील त्या मशनरींचं काम असतं
हो हो मी मेकॅनिकल त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे मला थोडं इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग त्याबद्दल थोडंसं
हा हा इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक मध्ये ना दोन प्रकार असतात म्हणजे एक असतय इलेक्ट्राॅनिक इंजिनिअर आणि आणि दुसरा असतो तो इलेक्ट्रिकल इंजिनिअर आता इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर जे असतात ना त्यामध्ये- कस असतं माहितीय का? रोबो वगैरे जे तयार - म्हणजे रोबो आता पुढच्या म्हणजे पिढीमध्ये आपल्याला - बघायला मिळेल कि आता आ आता पण सध्या परदेशात वगैरे रोबो दा काम करतो. जस सगळ आशे डेव्हलब करतात ना तर त्या मध्ये इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग वापरलं जात म्हणजे काही पण असं- ऑटोमॅटेड जर तुम्हाला काही करायचं असेल म्हणजे पुढं सॅटेलाईट सॅटलाईट वगैरे या संध्या या संध्या - सगळ्या गोष्टी म्हणजे इलेक्ट्रॉनिकमध्ये येतात आणि इलेक्ट्रिकल जे असत ना - त्या आपल्या जी लाईट असते लाईट - आपली घरातली त्यामध्ये बऱ्याच अ वायरलेसच्या कनेक्शन वगैरे असतात कोण? ही वायरच कनेक्शन किंवा ज्यामधून वीज पुरवठा केला जातो ना. तर ते इलेक्ट्रिकल एम एनसी बी जे ह्याच्यामध्ये काम. करत असतात. जी मोठ्या पदावरती इंजिनियर असतात. ते इलेक्ट्रिक ते इलेक्ट्रिकल असे असत. इलेक्ट्रॉनिक थोडंस ॲडव्हान्स येत की ते रोबो रोबो वगैरे करणं, म्हणजे पुढचं थोडसं आता ते ह हां थोडस, आता माझ्या क्षेत्रामध्ये मी- कस हे चुझ्अ केल की कॉम्प्युटर म्हणतील कि म्हणजे मुलीना कस थोडस हेवी वर्क करण हे म्हणजे मशनरी वैगेरे उचलण बांधकाम- बांधकाम करणे तर आपल्याला म्हणजे थोडस मला वाटल की हा फिजिकल कस नाही पॉसिबल आपल्या साठी तर कॉम्प्युटर कस कुठे ही आपल्याला कुठ गेली तर कुठल्या ही कॉमप्युटर वरीती मी काम करू शक- अस माझ मत होत त्यामुळे आणि कस कुठेही बघा आता कोणत्याही साध्या तुम्ही दुकानात जरी गेला तरी बिलिंग साठी सॉफ्टवेअर वापर वापरल जातं किंवा अ आता आता आजकाल तर असं झालं की सोनार लोक पण सगळा त्यांचा व्यवहार कॉम्प्युटरवर करतात - करतात त्या साठी सॉफ्टवेअर असतात म मला पहिला वाटाय- तर ती कॉम्प्युटर म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणजे कॉम्प्युटरवरती काम करायचं असं. की कोणतही हा पण ऍक्चुली, कस असत की कॉम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर असतात म्हणजे फॉर इग्झा - इग्झामपल आता आपण सिम्पल इग्झामपल म्हटलं आता कॅल्क्युलेटर कॅल्क्यु तेतर आपण जर घेतल तर त्या मध्ये कितीही तुम्ही म्हणजे. कितीही मोठा अंक दिला त्या मल्टिप्लिकेशन - किंवा डिव्हिजन जरी करायचं असेल. तरी ते पटकन करत तर ते का करू शकत? कारण त्याच्या आतमध्ये जे अस. ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल असत किंवा आता तुम्ही - अ जरी आपला साधा लॅपटॉप ओपन केला आ काहीतरी क्लिक करा. काहीतरी त्याच्यावरती बटन क्लिक - केल्यावरती काहीतरी ॲक्शन होते म्हणजे सपोज तुम्हाला फोटो बघायचे फोटोवर - क्लिक केला पुढचा फोटो बघायचा असेल त्या ॲरो वरती क्लिक केला की, हे होतं पण त्या सगळ्यामाग एक सॉफ्टवेअर असतं.
ओके म्हणजे तुम्ही ते, तेच बनवतात. डायरेक्ट तुम्ही म्हणजे त्याच्यात तो कसा कार्य - काम करणार हे तुम्ही बनवलेलं असत ओके बापरे मं!
म्हणजे या फिल्डमध्ये अस आहे की पै हा खूप बुद्धी लागते पैसे खूप मिळतात पण याच्यासाठी ना खूप लाजिक लागते तुमला किं अस खूप खूप म्हणजे मेंटली तुम्ही ना खूप असं हे लागतं की स्टेबल शांतता लागते हा
प सार पाहिजे
हा म्हणजे सगळे असे जनरली म्हणतात की आयटी वाल्यांच बूमा आहे आय टीवाल्यांना खूप पैसा मिळतो पण त्याच्या मागे जे कष्ट अस ते खूप डोक्याच काम असत म्हणजे असं ते जनरली आणि ती लँग्वेज जी असते म्हणजे आता आता ते स व डेव्हलप करायच आहे समजा एखाद मला तर आता मी णार त्या कॉमप्युरला त्याच्या भाषेत सांगायला लागतं मला की कॉम्प्युटरला आपली भाषा तर कळत नाही आपली भाषा ण जनरली जस बोलतो ना ती नाहीच करत कॉम्प्युटरला मग कॉम्प्युटरची एक भाषा असते मग ती भाषा पण वेगळ्या वेगळ्या प्रकारची असते ती भाषा पहिला शिकायची मग त्या भाषेमध्ये त्या सूचना द्याच्या